हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोलकी
टेलिग्राम चालू झालंय काय का.
हे बहुते झालंय मला मेसेज आलत टेलिग्राम चा
नाही आला नाही झाला.
मला मेसेज आलता मा
नाही आल
ह्
सुमे मला मॅसेज कर. सांग
हम्म.
आ हा आ. ते साधं कावं लागत नाही का आपला.
हा.
तच्यावर तुझ अ. कॉल फ्रॉम सुमस. शॅमि आलत
हा मी केलत के. म केलतो की आत्ता कॉल
अता न्हवं ग बाई
हो.
असाध असा नंबरवरर नंबरवरर.
साध्या नंबर
ट्रूकॉलर ट्रूकॉलर
साध्या कल्यास मी कॉल केलता. चुकून माझ्या लक्षात नाहीेत. हम
होय.
हम्म
नाही म्हणत आहे
आणि काय? तर नंबर व्यवस्थित नबर व्यवस्थित टाकलेलो. आणि अननोन म्हणून पडलं.
कशाच.
अरे! !
कुठ?
ह
हॅलो! ! वॉईस ब्रेक व्हायलाय हा
आणि अनोनच पडले नाव. वर असं मालन कोळी तेना असं पडलं की, नाही आता तसं अनोन पण पडलं आणि ते कॉल काय धरला नाही त्यांनी जाऊदे
नाही अजून जेवले काय कराल्यास जेवाल्यास.
हो
ती पावडर लावून बघितलीस काय?
नायी
मला वाटल लावशील आता हावऱ्या ज जाऊन हवऱ्यात जाऊन.
ह उद्या लावतो ग
तुझ करंट अफेअर सांगत दुला करंट अफेअर्स सांगतो बघ आजच.
सांग की,
यूट्यूबवर पन्नास कोटी सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहे?
पन्नास हजार
कोटी पन्नास कोटी सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलाडणारा पहिला व्यक्ती कोण बनला आहे?
ह
जिमी डोनाल्डसन जिममी डोनाल्ड सन हा हम्म
कोण म
एम पी एस सी अभ्यास क्रमाचे पुन पुनरावलोकन करण्यासाठी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली? समिती स्थाप पण करण्यात आली आहे
ब
प्रवीणसिंह परदेशी
हम
कोणत्या महानगरपालिकेने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या धरवीवर धरतीवर स्वाभिमान निधी योजना सुरू केली आहे.
मुंबई नगर महानगरपालिका
सर्वोच्च शाही सरबन ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ग्रँंड क्रॉस आऑफ द ऑर्डर आऑफ द ब्रिटिश एंपायर खालती की ये कुणाला बाहेर आला झाला. डॉक्टर परवीन कुमार.
जागत तीक पहिल्या जागतिक पहिल्या आं.
हॅलो.
हम्म.
कुठला मासत घ्याल
कुठल्या?
कुठल्या महिन्यात ग्यालास.
आता आज आहे.
होय तरी म्हटलं सगळ न्यू अपडेट
जागतिक पहिल्या अनु घडळ्याच्या निर्मती ती मध्ये प्रामुख्याने
ब्रिटनचा सर्वोच्च शाही सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिट ब्रिटिश एम्पायर कोण कोणाला जाहीर करण्यात आले. डॉ प्रवीण कुमार. डॉक्ट प्रवीण कुमार पररवीण पररवीण कुमार.
हम्म.
जागतिक पहिल्या अनुभळाच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्याच्या समस्त अ निकत समस्थानिकाचा वापर केला गेला
काय म्हटलीस
जागतिक पहिल्या अनुघड्याळत घड्याळाच्या निर्मितीमध्ये
हा
प्रामुख्याने कोणत्या मूल द्रव्याच्या च
अनुवड आहे म्हणजे कसला असणार आहे ते
हम् मेटच सॉरी मेट म्हनतो अन म्हणजे जे म्हणलं.
हम्
अनुमज मनीिमम ॲटम सारख ॲटम कर टम लाईक टम सारख
सर कोंत मुंदर का मेटलचा ह का
नाही. मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा वापर केला गेला थोरियम टू ट्वेंटी नाइन
हा थेरियम आहे का थोरियम
तोरीयम दोन हजार सव्वीस मधील
हम्म.
दोन हजार सव्वीस वीज मधील विवा टेक या टू ट्वेंटी नाईन.
हम्म.
दोनशे एकोणतीस
हम्
दोन हजार सव्वीस मधील विवाटेक या परिषदेची दहा दोन हजार सव्वीस मधील रवाटेक या परिषदेची दहावी आवृत्ती ती कोटे आयोजित करण्यात आली. पॅरिस फ्रांस
जनरल इन्शुरनस कॉ्पोरेशन ऑफ द इंडि
मला काय कशा न आले वर्ष जराम
दोन हजार सव्वीस मधील
ह
विवाटे कॅप परिषदेची
विभटेक या परिषदेते दोन हजार एकवीस सांगाला तनी
दोन हजार सव्वीस आच करंटय म्हटलं होत तू सांगला ना नाटककी करून
तेच म्हणस तर
दहाव्या आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे पॅरिस फ्रान्स
अ
ह बाय
हा
जनरल इन्शुरंस कॉर्पोरेशन ऑफ द इंडिया चे नवीन अध्यक्ष व व्यवथापकीकीय संस्था संचालक वळ म्हणून कोणाची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे
वर्ष अजून एकदा हेच करंट घ्यायचं काय अजून एकदा हेच कररंट घे
प हे तर सपूतोवाने दे ग जनरल इन्शुर्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तू तोंडबण कर म्हणजे कळते ह जनरल इनशुरंस
हा
फ ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्ह चठ हो क पई